हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हा बोल. बुट्याकडे देऊ का?
हॅलो.
अरे बुट्याबाई बरोबर बोलतो का? बुट्याला बोलतो का? हा धर बुट्ट्या भाऊ बरोबर बोल हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोल ना बुट्या भाई.
काय करु राहीले.
काय करती?
हॅलो. हॅलो काय करतोय?
काहीच नाही बुटे बई बसली तो बडे कधी? हॅलो.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
अरे तुझा बड्डे कधी म्हनलं?
अठावीस मे ला.
हॅलो.
अरे अठावीस मे ला हे ना. ऐ शांत बसा. हा. इकड कधी येणार तू?
हा मंगळवारी नाय बुधवारी. हॅलो.
हा का?
हा हा.
तुला सुट्ट्या लागल्या का?
त्या्या सुट्ट्या नाही लागल्या काय बी आजुन?
हा का आम्हाला सुट्ट्या लागून गेल्या.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
आता तू किती वित जाणार हे?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
हा का?
सेकंड इयर.
चांगलं आहे तू.
बाकी तू चांगली हे का?
हा मी पण चांगली. जेवण केलं का?
हा. आं?
काय केल जेवण?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
आ.
फोन करायचा हाय चालू.
काय?
जेवण करायलाच म्हण अजून.
हा का.
हा.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
हॅलो.
आता आध पण साहेबगच करतोय.
काय बनवताय खायला?
अ माल सगुल्या. दाल चकुल्या. हॅलो.
हॅलो.
काय म्हणला?
संध्याबाई बनवते काय दालचकुल्या. हॅलो.
हा.
आवाज येत नाही काय?
अरे तु आल अस ना म्हणून का आता खवा ओतून ठेवलेला आहे मग आता गुलाबजाम बनवतोय.
हा
तू आल्यावर हा
काय करते बाकी? बाकी काय का
दोन दिसले आज आम्ही दोन दिसले
हा का मम्मीला मम्मीला हॉस्पिटल ला घेऊन जा सका हम्म संध्याकाळी कुठं गेल?
काय करताय?
काहीच नाही बसलोय.
हा का
हम्म
हा
काय म्हणती बाकी?
शितल ताई तेन पण गेली मग आता
हं
शितल ताई तेन पण गेल्या आता
हा ना माहितिये ना मला
तुला कसं काय माहीत पडलं?
म पुण्याला गेले ते माहितीये ना आता ते पुण्याला गेले माहितीये मला
हा का
तुला कुठं आयचंय?
कुठेच नाही आता सुट्टीमध्ये मॅच हे घरीच
काप केलेले नाही ते तुला
नको आत
का बरं गड्या?
कि इथं शीतलताई बी नाहीये अजून तू पण नाही मग मी काय करू
पाणी हाय ना तिथं पाणी हाय ना
नानी हाय ना नानी नानी हाय म्हणलं ते तुझी नानी
आपण हाय
हम् नानी
आता तू आला का मग गोरेश्मनाथला जाऊ आपण
हा
तू आल्यावर आपण गोरक्षणातला जाऊ.
जाऊ ना. काय म्हणते बाकी, बाकी काय म्हणते?
काय नाही माझं दुखतंय.
काय?
अं ताप, सर्दी, खोकला.
तू पण दाखवायचं दावाखान्यात मम्मी सोबत मग.
आं? काय?
दावाखान्याचं तू पण जाय म्हणलं असं.
हा मम्मी सोबत जाईन ना.
हं हं
हम्म. काल बिल मम्मीला घेऊन जाये. मम मम्मीला घे
नाही बनवला आता.
हां
हॅलो.
हॅलो. बोल ना.
ता
म्हणलं सकाळी तू मम्मीला दवाखान्यात घेऊन जा आणि तू पण हॉस्पिटलला जा. हॅलो.
हॅलो.
म्हणलं संध्या मम्मीला दवाखान्याला घेऊन जा आणि तू पण हॉस्पिटलला जा, हॅलो हॅलो. हा संध्या संध्यावायला पण घेऊन जा. संध्याकाळी एवढे दवाखान्यात दाखवी.
हा तिला पण घेऊन जाते ना मम्मी सोबत.
हा हा.
ती पण जाईल ना.
हम्म आणि मम्मी हा हा.
आता सकाळी कोबीची भाजी केलती.
मम्मी काय नाही आता तू
हॅलो ऐक ना.
सकाळी कोबीची भाजी बनव
हॅलो अरे हॅलो. हॅलो आवाज येतोय का?
आ हा.
आरे मी काय म्हणतो हे, सकाळी मम्मी दवाखान्यात नसेल जात तर, मला फोन कर म्हणल एक.
हा हा करते.
हा म्हटलं दवाखान्यात नसेल जात. तर माले एक फोन कर म्हणल सकाळी. . हा का. आणले का मग? . .
हा ते तर ते तर पाऊस आ ढग आलेले आहे का?
हा आता झालेत
हा का आमच्याकड बी.
हो का?
आता पाऊस पडणार आहे थोड्या दिवसात.
चहा ताई ठेव, चहा ताई उठ ना. वरवर डाव म्हणतात डाव म्हणतात.
हा ना.
हा मम्मी तर.
उम्म, जेवण चांगल कर.
जेवण आत्ता येईल ना. हा हा आणतात .
घडवलं कोणाच्या? जेव्हा पोट भरून राहिले मम्मी म्हणती की खुद खाऊ नको. जाऊ नको.
चेदे. तिथ-बिती करशील तर
आं.
त्याची वेट जाणार नाही. मी हॉस्टेल सोडून कुठे जात नाही. हा हॉस्टेल सोडून कुठे जात नाही.
हा. आम्हना जि पना कर.
अभ्यास हा अभ्यास करयचा ना मग.
हा. मले घर चालत.
तुझं काय?
हा ठेव आता मंग. जेवण करायचय.
थांब ना. दहा मिनिट नाही झाले ना.
हा. हा ठेव आता.
. कट कर.